हा आवाज येतोय ना?
हा येते कि ताई, तुमचा म्हणजे माझा येते ना आवाज? हा आपण आज कनी टॉपिक म्हणजे, स्त्री शिक्षणाचं म्हणजे विषयी बोलूया आपण, म्हणजे पहिल्याचीच जी स्त्री होती. आणि आताची जी स्त्री आहे त्याच्या विषयी बोलूया आपण म्हणजे हा. पहिला कसं होतं, की स्त्रींना म्हणजे घरात तून बाहेर पडण्याची परवानगी नसायची, किंवा स्त्रींना सांगितलं जायचं कि तुझ चूल आणि मूल. हेच म्हणजे एक वाक्य असायचं की, घरातल्या स्त्रियांचा अस दे किंवा पुुष षुरषाच असूदे अस अ म्हणजे हे वाक्य. असायच, आणि कसं होतं शिक्षणाचा पण अभाव होता खूप. म्हणजे काही काय तिसरी किंवा चौथी झाल की म्हणजे स्त्रीया ची लग्न वगैरे केली जायचीत, परत काय तर जास्तीत जास्त आता बघा आपली आई किंवा आपली मावशी, एकतर एक सातवी किंवा जास्तीत जास्त एक दहावी पर्यंत. तेवढ्या शिकलेले आहेत हा. मग आता कसं व्हायला लागलय, आता स्त्रिया म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे पुढं जाय लागल्यात, आणि सगळं घर वगैरे आपलं कुटुंब. सगळं सांभाळून कि त्या, सगळं म्हणजे बाहेरची पण कामं त्या बघायला लागल्यात म्हणजे वाटते की पहिल्यापेक्षा आताच्या स्त्रिया जास्त सक्षम झालेल्या आहेत, म्हणजे स्वतःचा डिसिजन त्या स्वतः घेतात. परत पहिल्याच्या स्त्रियांना कसं होत, की बाबा तू साातच्या आत घरात यायला पाहिजे किंवा तू, बाहेर पण पड, म्हणजे एक-एक असं काही ठिकाणी असं पण होत की तू बाहेर वगैरे जायचं नाही किंवा. अ काम वगैरे करायचं नाही, तू घरातच थांबायचं ती मुलं वगैरे सांभायचं. किंवा घरातलं सगळं बघायचं, असं होतं किंवा शेतात वगैरे शेतात असलं की शेतात. काम करायच, हे एवढच होत, म्हणजे स्वतःच काही असं म्हणजे काय म्हणतात की ते. हा अस्तित्वच नव्हतं हा, मग आता कसं झालं की स्त्री एक आहे की ती सांगू शकत. त्या म्हणजे, त्या पूर्ण परिवाराला, की म्हणजे हे अस-असं हे बरोबर आहे, किंवा हे चुकीच आहे, हे म्हणजे ही बोलण्याचा तिला अधिकार आता भेटला आहे, पहिल्यापेक्षा पण हा आणि आता ते म्हणजे घरचे पण ते मान्य करतात, आता तुम्ही सांगा की एखादी स्त्री म्हणजे काय म्हणतो की आपण, एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब म्हणजे शिकल्यासारखं झाले. असं होते म्हणजे आप आपली मु, आता ती आपल्या मुलांना पण शिकवत्या, घरातलं पण सगळं बघत्या, बाहेरच त्या म्हणजे एक प्रकारच ती, पुरुषां हा पुरुषांच्या बरोबरीनच म्हणता येईल त्याच्यापेक्षा पण जास्तच, पण पुरुष, आता काही क्षेत्रामध्ये जास्त आपल्याला स्त्रियात दिसाय लागल्यात. कि स्त्रिया वगैरे काम करत्याल, म्हणजे मला काय म्हणायचंय की स्त्री आता पहिल्या- जास्त, सक्षम झाल्या, म्हणजे तुमच काय मत मला सांगा.
होय की आता जास्त करून, मुली पण आता भरपूर म्हणजे शिक्ष शिक्षणाला जास्त महत्व देतात, कारण का शिकल्याशिवाय जोपर्यत आपला कळत नाही जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. नाही माणसात वावरल्यानंतर आपलाल कसं समजतय, की हा बाबा जग कस आहे किंवा काय कशी लोकं आहेत आपल्या आजूबाजूला आधीच्या काळात कसं असायचं, की लावूनच देत नव्हत ना त्यामुळे बाय कांना बाहेरचा काही अनुभवच नव्हता, स्त्रियांना कि बाबा हा काय बाहेर बाहेरचं जग कसं असते किंवा काय काय नाही जे काय ते उंबऱ्याच्या आतच. बाहेर काय नाही त्यांना काही होत असेल तरी जे काय ते पुरुषांनीच बघायचं. म्हणजे बाईना काही बघायंच नाही. असंच होत, पण आता तस नाहीे ना आता कसंय हा स्त्रिया बघू शकतात, त्यांना माहितीय की हा आपण हा जॉब करू शकतो. हे करू शकतोय, ते करू शकतोय, त्यामुळे त्यांच कस त्या जास्त करून शिक्षणालाच जास्त भर देतात, कारण का जोपर्यंत आपण शिक्षण शिकणार नाही, तोपर्यंत आपल्याला काही म्हणजे बाहेरचं काही नॉलेजच समजणार नाही. एक थोडी बारावी जरी झाली असेल, तरी पण आपल्याला थोडफार नॉलेज येतेय की हा बाबा हा आपल्याला की हे आपल्यासाठी बरोबर आहे, हे नाही हे आपल्यासाठी बरोबर आहे. त्यासाठी थोडंफार तरी शिक लेल शिक्षण केलेलं म्हणजे कुठ पाया जात नाही. थोडफार शिक
हा, म आ होय जात नाही आणि कसये सावित्रीबाई फुल्यांनी म्हणजे पहिला म्हणजे त्या शिक क्षिका झाल्या, आणि त्यांनी म्हणजे शिकवलं त्यांना पण म्हणजे लोकांनी म्हणजे हे केलं की नाही काय आता हे करा लागल्या वगैरे हे पण दगड फेकून मारले, म्हणजे, मला काय म्हणायचं म्हणजे ह म्हणजे काही ईतरही वाईट गोष्टीचा म्हणजे, किती म्हणजे एखादी गोष्टी आपण किती सहन करल. तेवढ आपल्याला चांगलं त्याचं बेनिफिट भेटते, असं मला वाटते. आता त्यांच्यामुळे आपल्याला बघा आनंदीबाई पहिल्या म्हणजे डॉक्टर झाल्या. म्हणजे एखादी लेडीज म्हणजे जी म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये पण स्त्री पहिल्यांदा म्हणजे काय म्हणतात, ते एवढा मोठ्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या काळात म्हणजे चेष्टा नाही की डॉक्टर होणे आता हे सहज होऊ शकते, पण त्या काळात पहिले डॉक्टर होणे हे पण शक्य नाही, म्हणजे त्या काळात अस होत की शिकवायच नाही पण त्यांना काय म्हणतात. तो हेल्प करणारा एक पुरुषच होता. काल काय म्हणजे त्यांचा नवरा स्वतचा. म्हणजे मी पण असं म्हणत नाही की पुरुषांनी म्हणजे असं केले म्हणजे पहिला काय साग सागल सांगितलं जाय च की स्त्री म्हणजे तू कनी एक स्त्री आहेस म्हणजे आपली आई असू दे, किंवा सासू. आ म्हणजे जेव्हा लग्न झाल्यावर पहिला आई सांगायची. तू एक मुलगी आहेस किंवा तू आता एवढं म्हणजे बाहेर पडू शकत नाही. तुला हेच कराय लागणारे. घरातच थांबायला लागणारे. अजून सुद्धा काय काय ठिकाणी असं आहे, की म्हणतात की तू काय काम पहिला मुलांच्याकडे लक्ष दे तू काय बाहेर जाऊन. करा लागले तुझा नवरा कमवतोय ना. तुला काही गरज नाहीय. बाहेर जाऊन हे करायची मी काय म्हणते, गरजेसाठी जात नाही एक म्हणजे एक आपली स्वतः बुद्धी किंवा आपल जग कस आहे हे कस कळायला पाहिजे आता मुली बघा की, एकट्या बसन वगैरे प्रवास करू शक करतात किंवा व हा लांब लांब म्हणजे कूठली पण गाव आहे त एकट्या म्हणजे स्वतः स्त्रिया ह्या जाऊ शकतात. म्हणजे मी काय म्हणतोय की स्त्रिया इथं एवढ्या ह्याच्यापर्यंत पोहोचल्यात की त्या म्हणजे म्हणजे पुरुष पण मला वाटत नाही एवढे हे झाले असतील, एवढ्या स्त्रिया आता स्वतःच्या पायावर सक्षम झालेल्या आहेत आणि स्वावलंबी पण झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्याच्या तुलनेत आताच्या स्त्रिया खूपच म्हणजे पुढे गेलेल्या आहेत आणि त्यांना कनी स्वतःचा डिसिजन आहे. आणि त्या स्वतःच्या म्हणजे ह्याच्यावर म्हणजे कुटुंबाचा म्हणजे काय म्हणतात की ते एक प्रकारं म्हणजे तेे आपण स एखाद्या स्त्रीचा समजा पहिला कसं होते पद्धत कि सती वगैरे जायच्या. पहिला म्हणजे सुरुवातीच्या काळात, कि लगेच सती जायच्या म्हणजे आपल्या नवऱ्यासोबत. पण आता काय होतय की नवरा वगैरे वारला तरी त्या स्वतःच्या पायावर एक अशिक्षित स्त्रिया का असना एक चौथी पाचवी वगैरे पण तरी सुद्धा ती म्हणजे स्वतःच्या पाया उभारू शकते. एक छोटी मोठी कामं करून इकडची म्हणजे समजा गारमेंटच्या असू देत किंवा आपल्या इथं ह्या साईटला म्हणजे हेच काय म्हणतात ते धागे वगैरे हे तसली पण काम वगैरे करून आपल्या मुलांचा ती उदरनिर्वाह करू शकते. पण पहिल्याच्या काळामध्ये तिला सांगाय जायचं की आता तू घरातन बाहेर वगैरे पडु नकोस किंवा तु हे करू नको, तु ते करू नको म्हणजे तिला काही म्हणजे जगण्याचा अधिकारच दिला जात नव्हता पण आता स्त्री अजून सुधा काही काही ठिकाणी मी म्हणत नाही की हे सगळ संपलं आहे काही-काही ठिकाणी अजून सुद्धा आहे की दबाव टाकला जातो अजून सुद्धा आपल्या आया वगैरे आपल्या ला म्हणातात की बाई आ तू मुलाची आई आहेस आणि तू का हे करा लागलेस. करू नकोस त्याच्याकडे कोण बघणार मग हे असं करत करत पूर्ण बाईच जीवन म्हणजे ह्याच्यामध्ये जातय की मी म्हणत नाही की मुलाकडे वगैरे लक्ष देऊ नका पण आता ते जे आहे ते कराय लागणारच आहे पण कधीतरी आपल्यावर अशी प्रसंगी येतो कि तव्हा आपल्याला कोणी मदतीला नसते तव्हा आपलं एक शिक्षण हा हा आपलं एक शिक्षण एक उपयोगी पडत आपला कुठ तरी एक अनुभव हा एक आपल्याला उपयोगी पडतो हा असं म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही आता जे म्हणजे स्त्रिया ज्या बाहेर पडायला लागल्यात एका दृष्टीने चांगल च झालय. त्यांच्या स्वतःच्या करियर साठी म्हणा किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या निरोहासाठी म्हणजे सगळं म्हणजे आपल्या कुटुंबासाठी म्हणजे चार पैसे कमवा लागले म्हणजे पुरुषांना पण त्याचा म्हणजे एक प्रकारचा काय म्हणतात ते आधार होतो. म्हणजे नव्हरा-बायको कमावा लागलेत बाबा. म्हणजे आपल्या आता तुम्ही ह्या महागाईच्या वगैरे जीवनात म्हणजे दोघजण मिळून काम करा लागत्यात हे
तर तुम्हाला दोघांना पण म्हणजे थोडा-थोडा आधार मिळतोय.
आधार पण होतय आणि म्हणजे कसं पूर्ण पहिला कस होत पुरुषांच्या व चालायचं की आता हे आता हे पुरुषांनी हे बघायचं किंवा हे आता महिला स्वतः अ स्वतः गाडी वरन वगैरे आता पहिल्याच्या काळात बघितला की हां साध मुलींना बा बाहेर पडून द्यायला नाही त्यांना काही माहित नसायचं की बाबा सायकल किंवा गाडी तर स्वतः त्या जाऊन म्हणजे पुरुषाचं अर्ध निम्म काम त्या हलकं करतायत. असं मला वाटतय आणि एवढ्याच शिक्षण झाल्यात की मुलांना सांभाळायचं, घरातलं बघायचं प्लस बाहेरचं बघायच आणि मग घरात येऊन आणि मग सगळं जेवण असू दे किंवा सगळ असुदे हे सगळं मुलांच बघायचं त्यांचा अभ्यास घ्यायचं हे स्वतःही एक स्त्री कराय लागले. म्हणजे ह्याच्यापेक्षा काय म्हणजे वेगळ आहे हे मी म्हणतोय की स्त्री एक आपल्या सक्षम झाल्या स्वतःच्या पायावर उभ राहील्या ती स्वावलंबी झाल्या मग तेच म्हणते मी जी स्त्री एवढी शिकलेली झाल्या म्हणून तर आपण आता आपली पिढी म्हणा किंवा आपल्या अ मुलांची पिढी म्हणा किती व्यवस्थित म्हणजे राहाय लागल्या. म्हणजे त्यांना पण आता भरपुर कळालागलय. म्हणजे आपण पण शिकू शकतो आणि त्यांनी पण शिका लागल्यात आणि त्यांची पुढची पिढी पिढी पण म्हणजे सुशिक्षित होणार.
होय की, कारण आपण त्यांना होय की, कारण त्यांना आता आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिक शिक्षण दिल, आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सगळ शिकवलय, त्यांनी आपल्याला सावरलं म्हणजे एका आपल्याला त्यांनीच आधार दिलाय की तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राव्हा म्हनुण, आपण आपल्याला पुढच्या पिढीला आपण तसं करणार ना? जर त्यांनीच आपल्याला शिकवलं असत मुलींना की नाही आ आता काय होऊ शकत नाही तुम्ही मुले आहे तुम्ही घरातन बाहेर जाच नाही तुम्ही का नाही कयचं तुम्ही घरीच बसायचं घरचं काम शिकाय अस म्हणलं अस तर आपल्यावर पण तेच परिणाम झाले असते तेच संस्का सकार पडले असते आपण पण तेच बे क बे आपण पण म्हणलो असतो हा नाही आ आ हो आमच्याई वडलांनी आम्हाला असे शिकवले आता आम्ही पण आमच्या मुलींना असंच शिकू आता तर तेअस आता बदलय ना आता आपल्या आई वडला आपल्याला शिकवतात की तू स्वतःच्या प्यार बाई ऊभी हो तू टाईमपास करू नको कुठं व्यर्थ टाईम घालवू नको. नकोस तु स्वतःच्या तू उभी राहा कारण उद्या तुला तुझ्या आयु्यात पुढं काय होणार माहत नाही आम्हाला त्यापेक्ष तू तुझ्या पायावर उभी रहा पुढ तुला उपयोगी पडल ते आपला विचार करतात म्हणून आज आपण आपल्या पायावर आपण उभ आहे.
हा मग मी तेच म्हणते की स्वतः म्हणजे ते डिसिजन घ्यायला ते सक्षम झाल्यात म्हणजे पाय पूर्वी कसं होतं एका ठिकाणी म्हणजे असं आपला डोक्यावरचा पदर आहे तो पण काढायचा नसायचा अजून काही काही ठिकाणी आहे भागात कि हा बा पदर पण काढत नाही किंवा आपले मोठे जे दीर वगैरे असेल किंवा सासरे वगैरे असेल त्यांच्यासमोर हे पदर पण काढत नाही. मी का म्हणतो की आपण एखाद्या स्त्रीला आलंय एखाद्या वस्तूला नाही की बाबा ती तीच जसं सांगाल तसं तुम्ही म्हणजे ती व्यवहार करणार हा तुमची प्रथा वगैरे वगैरे सगळं मला माहि नाही हे सगळं तुमचं हे आहे पण एक एखाद्या स्त्रीला मी म्हणत तिचं काय तिचं मन म्हणतंय किंवा तिला काय तिची इच्छा आहे करण्याची की किंवा एखादी स्त्री असं पण झालेले आहे की भरपूर शिकल्या काय काय ठिकाणी पण तिला आता बाहेर बाहेर पडण्याचा पण अधिकार नाहीय म्हणजे जॉब वगैरे करण्याचा किंवा काही करण्याचा आता काहीही अ एवढ्या स्त्रिया सक्षम झालयात हो हो चालेल चालेल ओके ओके